हॅलो
आवाज ऐकू आलाय का
हो याले
हा काय करालस
काही नाही बसलय कार्या बघत
् काय मग टास्क झालेत क नाही अजून
हम्म झालं हम्म अजून नाही हे पहिला झालं हम्म
आणि जेवलीस
नाही अजून
आणि काय मग कॉलेज
जायचय.
कधी जाणार हे हे अ दोन वासता.
हम्म दोन ते पाच.
हा हा ह ह असं कसं काय असते? तुमचं कॉलेज.
थेअरी. प्रॅक्टिकल असं असतय.
हा हा हा हा... चांगलं आहे. चांगलं कुठलं म्हणजे, कुठल्या साईडला आहेस?
सायन्स. फार्मसी.
हा हा हा ते करून काय करणार आहेस? पुढं.
काय करणार, जॉब. एम एन सी कंपनी मध्ये जॉब.
हम् हम् हम्म आपॉर्च्युनिटी येतात काय,? तिथनच.
हम्म.
तरी पेमेंट कितीपासून सुरू असतय.?
ट्वेंटी.
म्हणजे वीस हज्जार.
हम्म.
हम ह ह ह मआणि काय?
काही नाही. तु जेवलीस.?
नाही अजून, आत्ता जेवणार. नाश्ता वगैरे केलोय आत्ता. आता जेवणार. आता पोहे खाललोय. म आता जेवणार. किती म्हणजे?
एक प्लेट, दोन प्लेट.
एकच की.
कुठ आहेस तू?
कुठ हायस म्हणजे? घरी.
कुठल्या गावात?
इथच आवक पलीकड.
हम्म हम्म हम्म.
आणि काय म, बाकी कसं काय, कुठं काय, फिरायला गेलतीस का नाहीस?
होय गेलतो की. वन डे पिकनिक ला गेलतो.
कुठ?
डोरी लेक.
कुठे आलं ते?
धारवाड कड आहे.
म्हणजे कर्नाटकात आय.
हम्म.
अ कसं काय, काय- काय, एन्जॉय केला मग.
हम्. केलं की, आम्ही सगळं करून, खाऊन, आलय. तिथच मॅगी, दुप... परी पलाव, सकाळी एग आमलेट. बॅटबॉल खेळलं, चिट्ट्या खेळलं, सगळं खेळलं.
मग म्हणजे असं आपआप.. आपलं गेलता का, अशी गाडी वगैरे करून गेलता?
हम्म. गाडी करून.
हुं हुं.. काय मग, तेवढंच गेलतेस. ते फिरायला आणि दुसरीकडे गेली नाहीस.
नाही नाही तेवढंच.
मग पिक्चर वगैरे बघायला तेन अस. कोण नवीन आल्यात ते तस. आग तस नव्ह